हॅलो. हम्म बोला साहेब काय म्हणताय? हो येतोय. माझा येतोय आवाज तुम्हाला?
तुमचा आवाज येतो, हो येतोय येतोय.
हा हा हा काय म्हणताय म, लाईट हाय की नाय घरी?
हा फक्त थोडा, फक फक्त थोडा उशीर येतोय आवाज.
ओके. तुमचा पण उशिराच येतोय आवाज थोडासा. लाईट हाय कि नाही तिकडे? अं
लाईट आहे ना.
ओके.
लाईट आहे. तिकडे तिकडे आहे का लाईट स्टेशनच्या आसपास.
इथे आहे लाईट सगळीकडे.
अच्छा आहे इथे पण आता. आहे आहे बस बस चाललंय काय नाही. तुमचं कसं चालय?
हम्म हम्म. चाल्लय ठीक.
बर बर ते
पाऊस इकडे पडतोया रे. भरपूर पडतोय इकडे. कोसळतोय अक्षरशः.
हो ना.
हो रे. तिकडे पण आहे का अजून?
ओके. इकडे भरपूर पाऊसे.
मग कुठे जायचं? फिरायला कधी जाऊया?
फिरायला पुढच्या महिन्यात.
पुढच्या महिन्यात.
हो.
कुठे जायचं पण? काही स्पॉट बुक वगैेरे बघिल्यात की नाही?
अं नाही ना बघतो ना मग आ
ओके. रिसॉर्टला तर जा रिसोर्टला जाऊ शकत नाही ना की रिसॉर्टात जायचं? हॅलो. रिसॉर्ट ल जायच की नाही कि कुठे हिल स्टेशनला जायचं?
हा आता आता आवा आवाज आला तुमचा.
होय का आवाज येत नव्हता का? आणि हो तुमचा आवाज पण ब असा एकदम लेट येतोय.
हा मध्ये मध्ये तुमचा पण आवाज नाही ते.
हा तेच होतं आहे म्हणजे थोडं तिकडून पण प्रॉब्लेम आहे आणि इकडून पण प्रॉब्लेम आहे. दोन्ही कडून समान प्रॉब्लेम चालू आहे.
आता येतो बरोबर.
हा आता येतोय बरोबर.
आता लगेच पण ऐकू येतय.
हा लगेच होेत आहे काय आलं रे मध्येच.
काय माहिती लाईट आली असेल इकडची.
मग लाईटवर डीपेंड आहे वाटत नेटवर्क.
हा लाईट लाईट झाली तर नेटवर्क पण जात ना ते टॉवरच लाईट बंद होते.
होय काय मग असेल मग तसं असेल.
तसं असले. कारण इथे जवळपास नाही टॉवर खूप लांब आहे हम्म.
तरी आम्ही घरी तरी बोलू शकतो रे खालती गेल्या ना ग्राउंड फ्लोर ला.
हा काय बोलतो अरे. बापरे भारी आहे. अरे आमच्या ते पण कसच आहे पालयाला. अर नेटवकत असत वर. ती असता थोडाफार पावसात तर अजिबात नसत आमच्याकडे नेटवर्क.
अंबरनाथला असंच आहे आमच्याकडे सासूरवाडीला पण ना ते वन प्लस वून घर आहेत ना खालती असेल ना खालती दरवाज. बाहेर जरी आला ग्राउंडला जरी तरी नेटवर्क नाही पण वरती गेला ना
हा
तर वरती भेटत नेटवर्क.
काय नेटवर्कचा इशू असतंय काय माहिती रोज रोज या लोकांची टॉवर पडतात वाटत.
हो हो ना आता उद्या पण पाऊस. भरपूर हे वाटत.
सीख रू पश्चिम रेल्वे घेऊन आणि काय म्हणता रेल्वर मोबाईल . तुमचा प्रवास अधिक स्मार्ट. हो पाऊस तर खूप च चालू आहे. मा तुला कुठे फीरयल आवडल जायला? तुला कुठे फिरायला जायला आवडेल? पावसात? म तिच्या - अनाउंस ऐक थोडा वेळ.
हम्.
तुमचा प्रवास रेल्वे सोबत सुलभ आणि स्मार्ट- धन्यवाद! झाली झाली. झाली झाली तिची. परत आली. किंवा संशयास्पद वस्तू -
ते थांबणार नाही. ते तुमच कॉलचं रेकॉर्डिंग जाईल ते पुढे जा कुठंतरी.
होय का? अरे तिकडे सगळ्या पाण्या होेत रे सगळेच त्याच्यामुळे. मी हात ठेवलाय. आता येतो का आवाज? हां. हां. तेच. मगं मला सांगा. तू तुम्हांला कुठे आवडेल जायंला? हां.
गर्दी नसते. एखाद्या रिसॉर्ट वर जर गेलो तरं ते बरं-
आं? अच्छा
आणि आता कसं झालंय? रेसॉर्ट किंवा वॉटर पार्क आहे ना? आता एवढे झालेत ना- कचऱ्यासारखे झालेत. त्यामुळे कसं तिकडं ऑफर पणं असतें. पैसे पणं कमी असतांत. जेवणं वगैरें पणं सगळं आपल्याला सगळं भेटेल.
याला कुठे बाहेर गेलो आपणं- तरं तिथे सगळं तामझाम करावी लागणार आपल्यांला. बरोबर नां? खाण्यांचा पिण्यांचा बंदोबस्तं करा. परतं पर्यटन स्थळीं सगळं महाग भेटतं. आपणं कसं रिसॉर्ट लां गेलो सहाशे रुपये सातशे रुपये दिले एका दिवसाचे- एक नाईट आणि दुसऱ्या दिवसाचं पहाट आपल्याला जे जेवणं पणं भेटल- नाश्ता पणं भेटल. चहा भेटल. सगळं एका ठिकाणीं व्यवस्थित भेटल.
हम्मं. तेचं आहे ना.
परतं गरम गरम आणि चांगलं पणं भेटेल.
रिसोर्टलांच जाऊंन, अं- रिसॉर्टलाचं जायला पाहिजे ना?
हो. रिसॉर्टलाच जावं. मगं कां फॅमिली फॅमिली पणं करूं शकतो मगं, आपणं दोघांच जण आहे म्हणल्यावरती.
हा. बाकी कोणी येणारं नाहीं कायं?
कायं माहिती ह्यांचं कायं होतय ना? ह्यांचं तरं ते रायगडचं तरं मला वाटतं कॅन्सल झालं असेल किंवा- डिझाईन टीम वाल्यांना घेणारं नसतील ते लोकं.
हां काय?
सगळ्यांत पहिली गोष्ट. हो. ते नाहीं हो ते मी त्या दीवशी चिडलो कां होतो माहिती आहे?
हां.
ते आपल्या साहेबांना कळ बोललो. नंतर मी बोललो मेला नां बोलो मी चिडलो नसतो बोललो. कायं प्रॉब्लेम नव्हता मला. त्यांचं त्यांचं कायं पणं होऊ दे. पणं ते ह्यांना-
क्योकिसे बिमारी फैलती है बरोबर. बरोबर.
ते ते ते ह्यांना गिनतीमध्ये घेतं नाहीत मगं ब आता आता कायं बोलतात हे दोघजंण आता हे दोघं जणाना पैसे पणं खर्च करायला नको ह्या लोकांना
अरे तेच आहे नां लोकांच अरे या लोकांच हेचं आहे. अरे ह्या लोकांना कसं माहितय पैसे पणं खर्च करायला नकोय आणि कुठे फिरायला पणं जायला नकोय असे हे लोकं कंजुस लोकं आहेत. हां तुम्हाला फिरायचंय अ म्हणजे एन्जॉय करायचंय आहे. तरं थोडेफार पैसे हां हां अरे पूर्ण ट्रेन मध्यें हे आहे रे स्पीकर आहे. पूर्ण ट्रेन फिरतोस होय हा मस्तं
बापरे एवढा मोठा आवाज असंच लोकं झोप
अरे खाली ट्रेन आहे ना ही त्यांच्यामुळे आवाज येतो तो ऐकायला भरली असतें की अजिब येत नाही
ओके ओके
असं होता मग मला तरं नां कुठेतरी असं अ कायं होतं ते निसर्ग रोममॅटिक आणि असं धबधबा जवळं जायला आवडेल
मला पण आवडेल तसंच माहितीय का
म्हणजे धबधब्यामध्ये उतरायचं नाही फक्त बघायचं धबधब्याचा आस्वाद घ्यायचा लांब
तसच स्पॉट जर पाहिजे ना तर आमच्या अवमळातला खूप स्पॉट आहेत मग
तेच होत ना हा
अंबरनाथला अंबरनाथच्या आसपास ना चांगले चांगले स्पॉट आहेत. जिकडे निसर्ग रम्य असं एकदम सिटी पासून लांब वगैरे म्हणजे वाटणार पण नाही की आपण मुंबई
आणि फार्म हाऊस वगैरे पण तिथे भरपूर आहेत.
फार्महाऊसवर जाऊ शकतो जस आपण ऑफिसची जशी पिकनिक गेली होती तशी
हा की आपण
हा
हा तेच अ ते तसंच करायचं हा
स्पॉट असतो जवळपास धबधबा तर कुठे नदी असते. कुठे झरे असतात तिकडं जायचं अस फिरून वगैरे मका वगैरे कनिस बिनीस खाऊन परत मग जेव्हा टाइमाला आपला आला
अरे पण ह्या लोकांना सांगणार कोण
नाही ना नाही का काय गरज नाही त्यांच त्यांच हाय आहे प्लान तर जाऊदे त्यांच त्यांना आणि नाही गेले तर आपलं काय होत. आपण दरवेस सगळ्यांना बोलवलो जातो पण नंतर काय नाही होत मग आपल च कॅन्सल होत.
तेच होतय ना आता आपल्या टीम मधनं पण कोण तू इंटरेस्टेड आहे मी इंटरेस्टेड आहे बाकी कोण आहे हूं नाही चू नाही. ह्या लोकांना ब म्हणजे ह्या लोकांना कसं एन्जॉय नाही करायचा आहे या लोकांना असं
मोहनला विचारू
हा, मोहनला विचारू, सतिशला विचार एकदा.
कोणाला?
सतीशला.
हा, त्यांना विचारू एकदा, की बाबा आम्ही अस असं, प्लॅन करतोय, अंदाजे तेवढाच खर्च येणार बलायचं दोन अडीच हजार रुपये दोन हजार, दोन हजार पकडून दोन हजार, जर सगळे जण आले दोन हजार मध्ये होईल.
हा, नाहीतर सांगायचं, नाहीतर नाहीतर काय सांगायचं, एक दीड हजार मध्ये होईल, जर सगळेजण आले तर. असं बोलायच, नंतर वाढले तर मग ते कॉन्ट्रिब्युशन करू, ते नाही सांगायचं रे म असं बोलतोय, एक दीड हजार मध्ये होऊन जाईल काम.
आणि स्पॉट वगैरे पण ना आपणच फायनल करायचा, आणि सांगायच हेना, बघा आम्ही इकडे ईकडे चलोय आम्ही जाणार आहे, तुम्हाला तुम्ही तुम्ही आलात तर आम्हाला चांगलं वाटल.
नाही तर म या, म्हणजे आले तर चांगलं आहे, उलट सगळ्यांचा खर्च पण कमी होईल आणि पण होईल, आमचा तर प्लन झालेलाच आहे ऑलरेडी.
बरोबर.
चला मग साहेब ठेवतो मी, आपले वेळ पण संपत आली आहे. आता ट्रेन मध्ये बघूया नेटवर्क आहे की नाही, मग करतो त्याच्यानुसार ठीक आहे.
चालतंय चालतंय, ओके ओके.
ओके.